नमस्कार! मी म्हजे तुम्ही कशी आहात.
मी पण मजेत आहे आज आपण. सोशल मीडिया या विषयावर बोलूया कारण. हा आजच्या काळ सोशल मीडिया. आपल्या जीवनात म्हणजे एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि इतर अनेक सोशल मीडिया. प्लॅटफॉर्मचा लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात बरोबर. म्हणजे यामुळे आपल्या जगभरातील लोकांशी सह संंपर्क साधू शकतो. कारण आपल्या जेवळ मोबाईल आहे खूप सारे आपल्या जेव म्हणजे आपल्या जवळ. अ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत जे आपण. म्हणजे यूट्यूबद्वारे व्हॉट्सअपद्वारे आपण. कॉल संपर्क करू शकतो बरोबर. कारण सोशल मीडियाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाद साधने किंवा सोपे झाले आहेत. बराबर.
हो आणि तो. सोशल मीडिया. अनेक फायदे आहेत म्हणजे देश विदेशातील बातम्याला लग. गेच कळतात नवीन कशचल्य शिकताात येतात आपल्याना आणि व्यावसायिक म्हणजे चांगली प्रसिद्धी मिळते आणि जास्त वेळ. सोशल मीडियावर घाल्ल्यावर अभ्यास काम आणि कुटुंबाचे दुर्लक्ष होऊ शकते आपल्याना.
हो ना हो ना म्हणजे. आपण सोशल मीडिया म्हणजे खरंच आपले खूप सारे फायदे आहेत कारण लोक मोठे. मोठ्या प्रमाणावर हे म्हणजे. सर्व मीडिया ऍप जे असतात ना ते प्लॅटफॉर्म लोक मोठ्या मोठ्या प्रमाणात वापर करतात. म्हणजे यामुळे आपण जगभरातील लोकांशी सहसंपर्क साधू शकतो. पण सोशल मीडियाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाद साधने सोपे झाले आहे. कारण आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक आणि दूर राहणाऱ्या व्यक्तीशी काही क्षणात आपण संपर्क करू शकतो. ते बरोबर म्हणजे सोशल मीडियामुळे माहिती आणि बातम्या देखील पटत. पण मिळतात म्हणजे खूप सारे. म्हणजे लोक सेकंदामध्ये एक एक सेकंदामध्ये म्हणजे. ब व जे काही बातम्या येतात ते पाहून लगेच. पळवतात की हां हे झालं ते झालं म्हणजे शिक्षणासाठी त्याचा उपयोग फार मग. तत्त्वाचा उपयोग आहे.
हो आणि सोष''--'' आणि सोशल मीडिया स्वतः म्हणजे स्वतःसाठी त चांगला किंवा वाईट. पण नसतो आणि त्याचा उपयोग आपण कसा करतो. तो यावरच सर्व काही अवलंबू असते. अगदी खरं म्हणजे तो योग्य योग. किंवा केला तर ज्ञान वायू होतं नाहीतर सव्वा आणि. प्रगतीच्या प्रभावीस. साधना ठरू शकतो आणि पण वेळेचे भावना आणि सुरक्षिता आणि. जबाबदारी यांचेही पालन म्हणजे करणे तितकेच आवश्यक आहे.
बरोबर म्हणजे आपण शैक्षणिक व्हिडिओ पाहून नवीन नवीन गोष्टी. ते शिकू शकतो आता शैक्षणिक शिक्षणासाठी म्हणजे किती उपयोग आहे. कारण ऑनलाईन शिक्ष म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ आपण पाहून नवीन. गोष्ट शिकू शकतो शक शकतो म्हणजे तसेच अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला व्यव''--'' वाढ ढवतात म्हणे छोट्या व्यावसायांना त्यांच्यात. तो आणि सेवेची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया म्हणजे खूप उपयोगी करतो. सोशल मीडियाचे काही तोटेही आहेत. पण त्या अति वापर केल्यामुळे वेळ वाया जातो आणि अभ्यास किंवा कामावर लक्ष केंद्रित. करणे कठीण होऊ शकते म्हणज म्हणून आपण. सोशल मीडियावर चुकीचा किंवा खोटी माहिती पसरू शकते त्यामुळे कोणतीही माहिती लगेज.
होय.
मानव म्हणजे मानवीऐवजी तिची सत्यता. तपासणी खरंच आवश्यक आहे.
हो एकदम बरोबर आणि तो माझ्या मतेने तो मी तो सोशल मीडियाच्या. कोणत्याही कामासाठी जास्त वापर करत नाही की मी बातम्या वाचण्यासाठी नवीन. प्रकृती शिकविण्यासाठी शिषणिक व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि नातेवाईकशी संपर्क करण्यासाठी पण वापर करते. आणि मलाही नवीन माहिती मिळवण्यास. ची साठी तो सोशल मीडिया खूप उपयोगी वाटते आणि आज आणि तो विद्यार्थी ऑनलाईन वर्क. आणि अभ्यासाचे व्हिडिओ आणि संपर्ध परीक्षाचे मार्गदर्शन सोशल मीडियाच्या. माध्यमातून घेतात.
बरोबर म्हणजे योग्य सोशल मीडिया वापरताना गोपनीयतेची काळजी घेणे पण खूप मजा. जे कारण अनुखळी व्यक्तीशी संवाद साधताना देखील सावध राहायला हवे. म्हणजे आजच्या कालच्या युगामध्ये सोशल मीडिया अती फार झालं आहे ना म्हणजे पुरा. पूर्ण जगामध्ये सोशल मीडिया चालू आहे. पण माझ्या मते तर सोशल मीडिया चांगला किंवा वाईट नाही पण त्याचा वापर आपण कसा. करू यावर सर्व काय अवलंबून पण आहे. कारण आपण सोशल मीडियाचा उपयोग ज्ञान शिक्षण संवाद. आणि व्यवसायासाठी जर योग्य पद्धतीने केला ना तर तो खूपच फायदेशीर. ठरू शकतो म्हणून. त्याचा अतिवापर टाळून वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे
एकदम बरोबर म्हणजे खरदी अगदी बरोबर म्हणजे त्यामुळे वेळेच्या उपयोग होतो आणि काम म्हणजे कामात लक्ष राहत नाही आणि कुटुंबात तो वेळ कमी होतो काही वेळा सोशल मीडियावर अफवा आणि खिती माहिती पसर ते म्हणूनच कोणत्याही माहिती सत्य आहे का? हे तपासल्याशिवाय ती पुढे पा वू नये आणि सोशल मीडियाचा वापर करताना आणखी कोण म्हणजे कोणतीही काळजी घ्यावी म्हणजे आपला पासवर्ड सुरक्षित ठेवावा व ती माहिती म्हणजे अनोळ खी लोक सोबत शेअर करू नये आणि अभ्यास फारशे वापर करावा
हो सोशल मीडियामध्ये ना खूप सारे फायदे तोटे पण हे पोटो ते पण आहे आणि सोशल मीडिया हा असा विषय आहे की सोश ल मीडियासाठी चांगला पण आहे वाईट प पण हा चांगल्यासाठी आपण वापर कसा करावा आणि वाईट काय चालू आहे तर आपण लक्ष कशामध्ये द्यावं हे आपल्याना कळायला पाहिजे शेअर मार शेअर म्हणजे आता सोशल मीडियामध्ये ना अं खूप सारे म्हणजे शिक्षणाचे तर खूप सारे फायदे पण आपण शिक्षण त्याच्यामध्ये कसं घ्यावं काय घ्यावं हे खरंच आपल्यावर डिपेंड आहे
अगदी बरोबर आणि म्हणजे तो सोशल मीडिया हा योग्य उपाय म्हणजे वापर केला तर खूप म्हणजे उपयुक्त ठरतो म्हणजे कसं की ज्ञान, संवाद, व्यवसाय आणि तो मनोरंजन यासाठी तर उत्कृष्ट माध्यम आहे पण त्यांच्या वापरच साईमाने आणि जबाबदारीने करायला हवा आणि सोशल मीयाच्या उपयोग करू करा गे चे भावन ठेवूया आणि सुरक्षित डी जीवट नाकरी बनूया
हो कारण सोशल मीडिया हे ना इंटरनेटद्वारे वापरले जाणे म्हणजे जाणारे म्हणजे असे डिजिटल माध्यम आहे म्हणजे ज्याद्वारे लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे खरंच फेसबुक वगैरे हे तर चालूच राहतं पण फोटो आणि व्हिडिओ तयार करून किंवा शेअर करून एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद साध त्यात म्हणजे प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे ना आता फेसबुक हे म्हणजे मित्र, कुटुंब आणि नातेवाईकशी जोडले राहण्यासाठी फोटो व्हिडिओ शेअर करण्यासाठी विविध गृप्समध्ये सहभागी होण्यासाठी ते स् म्हणजे असं वाटलं प्लॅटफॉर्म आहे आणि इंस्टाग्राम मध्ये तर, सांगायची गरजच नाही पडंत. कारण इन्स्टाग्राम पो ऑल इंडिया चालवतं. सर्व ॲप्स ऑल इंडिया चालवतं म्हणजे खरंच व्हॉट्सअप सोशल मीडियाचे. खूप सारे फायदे पण आहे म्हणजे दूरवर राहणाऱ्या मित्र आणि नातेवाईकशी आपण ऑडिओ कॉलद्वारे संपर्क करू शकतो, आता जगातील ताज्या बातम्या, घडामोडी काही से कंदात समजतात, नंतर मोठ्या उद्योगाने आप आपल्या उत्पादानाची जाहिरात, जाहिरात करण्यासाठी पोहोचण्यासाठी सोशल मीडिया एक उत्तम आणि म्हणजे स्वस्त मार्ग नाही बरोबर.
एकदम बरोबर म्हणजे तो, आणि म्हणजे तुम्ही सांगितलं की एक सेकंदात पोहोचू. कि हे करतात अगदी बरोबर म्हणजे आणि म्हणजे एखादी म- महवा बातमी किंवा माहिती काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत- पोचवते म्हणजे अगदी बरोबर कशी? की शिक्षण, व्यवसाय, आरोग्य- शेती आणि संस्था म्हणजे सरकारी आयोजना- साठी माहिती सोशल मीडिया म्हणजे, खूप सहज मिळते. आणि पण म्हणजे, लघुउद्योजकही सोशल मीडियाच्या मदतीने- आपल्या उत्पतीची नं, जाहीर करतात. आण- त्यामुळे कमी खर्चा, मोठ्या प्रमाणात ग्रहपार करतात. पोहचविता येतं आणि अनेक महिलांनी गरुगीथ- व्यवसाय सोशल मीडिया मुळे यशस्वी केला आहे.
बरोबर, आणि सोशल मीडियाचे तोटे आणि धोके पण तेवढेच आहे. कारण सोशल मीडियाचे अनेकदा व्यसन लागते. म्हणजे ज्यामुळे लोकं- आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात. त्यानंतर ऑनलाईन फसवणूक खाती हॅक होणे- किंवा वैयक्तिक माहिती चोरी होणे अशा समस्या- पण वाढल्या आहेत. आणि अनेकदा सोशल मीडियावर कोणतीही खात्री न कर- ता. खोट्या बातम्या पसवल्या पसरल्या जातात. म्हणजे ज्यामुळे समाज- उगच गैरसमज निर्माण होतो म्हणून आपण, आता सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांचे वि कार, मानसिक तणाव किंवा चिंता हे पण होऊ शकते ना?
हो. तुम्ही सांगितलं की असं होतं. म्हणजे हे नाही म्हणजे आप- ही पर्सनल माहिती द्यायची- आवश्यक म्हणजे तेवढ्याच वेळा, म्हणजे वापरावा आणि विश्वास- तर माहितीच्या स्वीकारावी नंतर व्यक्तिगत माहिती- सुरक्षित ठेवावी. आणि इतराशी आदारने संवाद साधावा. जा
आणि-सोशल मीडिया मध्ये ना? म्हणजे खूप सारे- खूप सारे आपण, टाइप्स पण म्हणजे त्याच्यामध्ये आहेत. आणि ते आपल्याना- कळायला पण पाहिजे. हो ना म्हणजे, आणि बरोबर आहे. कारण आपण सोशल मीडियामध्ये आता- आता सामाजिक माध्यमे किंवा समाज माध्यमे पण असे म्हणतात. आणि जगभराची मित्राशी जोडण्याची, संधी पण आपल्याना प्रत्येक भेटते.
अगदी बरोबर. म्हणजे तो, तंत्रज्ञानामुळ तर जीवन- सोपे झाले आहे पण, प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर- झाला तर त्याचा म्हणजे फायदा होत. म्हणजे तुम्हाला सोशल मीडियाचा सर्वात मोठा फायदा- कोणता आहे वाटतो का,? की माहितीची देवा- खूप चालत असते. नंतर शिक्षण, आरोग्य सार सरकारी योजना, रोजगार आणि व्यावसायिक माहिती सहज मिळते. आणि मी तर पाहिले आहे की अनेक महिलांना घरगुत- ती व्यवसाय सोशल मीडियावर सुरू करतात चांगली- उत्पादन मिळवत आहे ते.
हो कारण फेक अकाउंट बनवणे. हॅकिंग, डेटा चोरी आणि पैसे- ची ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रमाण पण- खूप वाढले आहे आता म्हणजे या याच्यामध्ये- ह, खूप सारे आपण चर्चा केली या टॉपिक-
हो, धन्यवाद.